ह हा बोलकी.
अगं त्या निकेता अट्टेचाळीस पडले. ह् विशाखाला काय? सांगितली नाही बघितली नाही म्हणली अजून. निकितानं सांग म्हणलेली आहे ग पडल्यावर मार्क.
मैरी दिलती नव्ह
होय होय नंतर कर म.
पेढे द्याय लाव की.
अ पेढ तू पहिला दे पेढ तुझ राहिलात बा अजून दोन वेळाचं द्यायचं
दिऊया की ग.
हा
मम्मी कुठ आहे.
हाय नव्ह भाजी नीट करत बसलेय ग.
भाजी होय लवकर जेवणाची तयारी.
करायला लागते की.
काल मेथी केलती मी. हम्म स्वातीला कमी आहेत कनी!
हम्
एमसी एस करणार आहे सोडती पण
त्यामु का विशेष
हम्म चालत दि लाग जास्त ऐतकीेयला हेम येना
हो एमसी ला जास्त य अठ्ठ्यांशी छान येत. हम्, अधी काय
काय नाही बघ
कन चाललय ती पल्ला व कॉल केती ग
पल्लवी पवार तला तीन बंदल् याकाय
नाही तिन दिली नाही. मला विचाराला कॉल केली ती ते कुठ कुठ ॲडमिशन घेणारे बघा. ते कुठे गेलायस.
कुठ अगं बाई तिकडे जाणार असेल ग मग ये. नाराज ना.
काय माहितीे ब मुंबईला घेणार्या म्हणा.
नगो बाई एव. डला.
हम्म एवढं लांब आणि त्या म्हणाली. वगैरे. त्या आ म ना कोल्हाप. कोल्हापूरला घेणार आहेत अजून एवढं.
आगतला तेरा मारकयत मनला एला एमसेल.
तेरा रे का बावीस असतील.
बावीस का. तेरा
काय माहित नाही मी म्हणारे बावीस असते.
हा बहुतेक बावीसच आहेत गे तेरा कोणाला तर म्हणलेली बाई हो होय कोणाल. तर म्हंलेली तेरा मारक.
अग तेरा टक्के म्हणजे किती ग एवढं कमी.
तेच की.
अवगड आहे बाबा.
खरं तर ना ऍडमिशन आता कसं मिळणार ग. ते नव्वदच्या फुढं असतं तिथं
काय माहिती बी मणा. एक्स्ट्रा पैसेे देऊन. करायच म्ह कोल्हापूरलाच केलं तर नाही भेटलं तर मग डीकेटीला करायचं म्हणे. शाानेत म्हणलं एवढा पैसा लाखांना पैसा होताला पाहिजे आता तेरा टक्के म्हणजे हम्म. घोडायच आहेरा म्हणजे.
ड तुझ कधीयच का कास्तवाल इटे.
काय माहिती बी आता मागच्या गुरुवारीकनी किती बरं पंधरा दिवस. झाल्यात. आता हा एक वीक बघणार. तर पुढच्या वीक मध्ये जाऊन येणार भाई.
येऊ दे बाई लवकर.
हाय बाई अल तर लई बरं हम्म नाही तर काय. काय मिळते ग तस पण त्यात काय विषय नई
नाही होय.
खर आलेला जरा बरा असतय ग स्कॉलरशिप वगैरे मिळते.
मिळत्या होय
आता पण आहे ना, म्हणजे हे ज काय ते अ काय ते, महा डी. बी. टी ला भरलं पण तरी आपल्याला आहे ते आपल्याला फी परत माफ होत्या.
होय तिथं पण असेल की महाडीपिटी मग
ऍडमिशन करतानाच चौकशी
हा होय
उत्पन्नाचा दाखला एक काडायला टाकलाय अगं
हम्म कुठ टाकल्यास?
चालू इथं खुठ टाकलय ग मी, आपल्या हच्यापशी
राजजवळ हा त टाकल्यास व्हय, सो इ सेवा मध्ये
हा, इ. माइ. सेवा केंद्र मधे
सम्यारला लागणार होता ना?
हां हां दोघांचा काढून घेतला.
नाही नाही फक्त एकच असते की उत्पन्नाचा दाखला.
हे तुझा काढून घेतला व्हय?
अग खरं पप्पांच्या नावावरचं ते ना एकच असतयं वाटतं, हां
पहिल्यांदा माझच काढलाय आमचा दादा ला बी लागला नाही हेला बी लागला नाई.
हम्म
त्यामुळे चालतं, समर्थचं ऍडमिशन
तेजा व्हय आता का नी एक झालंय रजिस्ट्रेशन झालंय ऍडमिशनच ते दहावीचं मार्क लिस्ट अजून द्यायची त ना मग ते सगळे डॉक्यु डॉक्युमेंट लागतात. ते सगळे ती एल सी द्यायची आहे अजून हां म हां म त्यानंतर त्याचं ऍडमिशन फिक्स ते काय आस काय फोन कि वायसी पिला
वायसी पीला घेणार आहे व्हय
हां
कुठाला ग एव्हा एसिपी
तेच कि ते तू म्हणालीस की नारायण मळ्यात आहे. म्हणून
मला आता तकेटीला म्हणालिस ना
हां मग तेच कि टीकेेटी वायसी पी
नाव त्येय ना
हां तेच की
आं माई ते व पहियंदा ऐकलो वाय एस पी
हं
चालत ठेऊ कायं मग
हां ठेव
ए अर्णिका हे धर